हॅलो.
नमस्क
हॅलो, हा नमस्ते, हा हा का काय नाही बघा, निवांत. आणि काय? जेवण वगैरे आवरलं, आता काय नाही आता सगळं आवर लं
हम्म.
ये रे आवरून आता निवांत ते, म, म्हणजे कॉल आलता म्हण तना ते मगाशी हे झालं हो
हा. हा. हा. हा.
हा. हा. हा.
काय नाही बघा निवांत चाललंय, तुम्ही काहीतरी बिझनेस करता असं कळलंय मला?
होय, हे सांडग्या पापड डाच झालच तर ते जरा ला डू वगैरे ऑर्डर घेऊन कनी करून देते, हम
कसं बनवता वगैरे काय तुम्ही
अ, मी कुरुड्या झालंस तर, अ कोरुड्या
हॅलो, आवाज जातोय. हॅलो. ह हॅलो. हॅलो. ह